हॅलो
हॅलो हॅलो आवाज येत आवाज येतोय काय?
येतोय येतोय.
काय करालयलीस?
काय नाही बसलोय जरा आत्ता गेम खेळत.
कुठली?
ती हम्म तो मा काय? नाव काय तेच लक्षात येना रे टेम्पल मास्क हाय म्हणून बघ ती हि रे जरा अशी इम्युलेटर टाईप आहे बघ हे. तु ईम्युलेटर गेम खेळलायस मग कधी
कुठल्यामधी मी बस, शिप हेच्या खेळल्यात.
कुठल्या
एमिलेटर
कोणत्या
बस, शीप, कार.
इमुलेटर म्हणजे कशात तुला सांग माहित काय
म्हणजे ते नावं असत्यात बघ कार इम्युलेटर, बस इम्युलेटर.
तसं नाही ते ते नाहीत म्हणत
मगं
इम्युलेटर म्हणजे ज्या अशा गेम असतात की नाही ज्या आपण अगोदर ज्या फेम टीव्ही वर व्हिडिओ गेम होतात माहितीे ये काय
बर
तशा टाईपमध्ये बघ म्हणजे अ ते आपला आता आपण समज पब्जी मध्ये बघ कसा की म्याव आपला करेक्ट तर हलतय व्यवस्थित आपल्याला सगळं दिसतय.
हा
पण इम्युलेटरमध्ये कस असंतय माहितय एक तर तो सरळ तर चालत त नाही तर आडवा आड आडवा तर चालतोय.
हा म्हज
आणि वन साइड टू डी टू डी टाईप मध्ये असतय बघ ते.
टू डी टाईप मध्ये आहे हा हा हा आटीवाल आटीवाल आटीवाल.
कळालं काय हा
आत्ताच्या पोकेमोन च्या गेम सारखं.
हां
हा हा हां
आता ठराविक आल्यात सोड थ्रीडीमध्ये व्यवस्थित म्हणजे असं एक आपल् ओरिजनल सारखं वाटतय.
हा
पण तशि नाही तशीच गेम आहे ब ई पण खेळल्यास तू आत्ताची मी पोकेमोन मधले कुठल्या कुठल्या खेळलायस.
पोकेमॉन मधली मी ती मधी एक घेतलेली बग ती फिरत असतय सगळीकड
कुठली.
वरण कॅमेरा असतोय बघ आणि जाव आणि जाऊन पोके मॉन पकडायच असते. फाईट तेन असत्या हा पोके मॉन गो
ती काय मी पण खेळलोय सोड
ती मधी माहित आहे काय ती सॉल्व करायच असते ते बघ सगळं ते काळं असते सगळं आणि ते काळाच पोरगा असते ती सौ एकसारखं सरळ जायच असते आणि ती उडी मारत असते ते
लिंबो लिंबो
हा तेज्या सारखी त्या अनेक गेम आहे बघ ज्यामध्ये ती कुत्री मागं लागते त्याला दर विरी लाईक व्हिडिओ असतील.
इनसाईड
हा खेले असती.
ती मला पण खेळायची आहे तेजे श्यानले काय काय झंझट आहेत. म ती तिकडं बघूनच डोक केला तिला करा आणि त्याला जी फाई लावाया लागत्या. पर जेड आर क्यू घेऊन फाईल एक्स्ट्रॅक मारा लागत्या हा.
पि सी एम
हा हे छान आहे खरं भारे मला पण खेळायलीे ते मोबाईल मध्ये. कर मला भेटत्या ना ती कशावर. . कशावर भेटते ना मर्दा ती मा किती किती माहिती आहे त्यासाठी मी झाडले.
भारी गेम होती ती.
ती पण आहेय चाली लिटिल नाईट मध्ये पण चांगले.
हा.
तिज्या ति तर लय भारी आहे लिटल लँड मारे कशाचा?
आपल्या हे जा फ्री फायर चा.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
पुढं काय काय येणारा वेगवेगळ्या स्किल आणल्यात. आपलं आता अ हो होकाँग कॅरेक्टर
हां.
तेच्यात ते तीन ह्याज्यात डिवाइड होणार म्हणजे त्याच्यासारखे अजून दोन क्लोन बनणार आणि ते तिथं फिरत असणार. आणि ते मारणार्याला कन्फ्युज करणार हा.
अरे काय आणलेय?
त्या त्यानंतर क्रोनो आदी जागेये लागायचा क नी.
हा.
आता त्यो पळता पळता लावू शकतेस ती तुझ्या बरोबर पळणार आहे.
क्रोनो का
तेरी शिल्डीच्या हा ती एका जागेवर लागायची आणि आतन फायरिंग देत्या येत नव्हतं. आता तो आतनं फायरिंग पण देऊ शकतेस आणि ती तुझ्याबरोबर पळणार. तेच आता मधी समज तू तुझ्या मागे एक टीम लागली माराय तर तू क्रोनो चालू करून पळू शकतेस त्यामुळे त डॅमेजेस लागत नाही.
हम्म.
त्यानंतर आपली हि जी स्किल हे वापरते ऑस्कर
हा.
ती सल्लग धागुलवॉल फोडल एवढी एकावी ऍक्टिव होणार. नॉनस्टॉप दहा आता एकदा दाबल की आपले की एकदाच फार्स्टमध्ये फोडत्या
हा.
आता दहा नॉनस्टॉप फोडू शकत्या.
म्हणजे तो ह्याच्यासारखं होणार? त्या फ्लॅश टाईप फ्लॅश म्हणजे तो जो फास्ट पळणारा आहे कॅरेक्टर आहे बघ?
हा त्यात कसं दोनच ते हा ते दोनच वापरताय येऱ्यात काय.
हा.
पा पडणार कॅरेक्टरला तस ते दहा वळा वापरता येनार त्यात.
आ का हे काय मर्दा बदल करायल्यात. ती गेम ती आहे पण तशीच मर्दा ही फुटबॉल फुटबॉल फुटबॉलची गेम पण तशीच मर्दा बाद केली?
स्कायलर आहे आपला?
हा.
त्या आधी कसं मोजक्याच गुलवाल फोर्डाचा म्हणजे त्या एरियात जेवढ्या असायच्या तेवढ्या.
हां.
आता त्याचा एक विशेप तयार होणार आणि विशेप मध्ये वी शिप रे त्याच्या कॅरेक्टर पासून अस वी तयार होणार.
हा काय करणार तेज
विशेपमध्ये जेवढ्या क्लुवाला आहेत तर विशेप मध्ये टोटल सगळ्या टीमच्या मिळून समज एक दहा गुलीवाॉल आलय तर त्या दहाच्या दहा गुलीवाॉल कावी फुटणार नाही तुला माग जाऊन लावताय ना नाही तुला फोढून लावताय ना आधी तर सुूत माहेय काय जरा मागा लावून लावता येत ती.
हा.
नाही पुढे येऊन लावता इथ तिथेच येणार नाही ते वेगळ होणार. त्यानंतर आपली ड्रोनची स्कील.
हा.
ती दोन प्रकारे होणार एक डॅमेजची स्किल आणि एक पायाखाली येणार त्याच्यावर न तू उडत फिरू शकतेच नाही तर मग डॅमेज द्याची म्हणल्यावरती नुस तर डॅमेज दे नाणार.
म्हणजे सबबोर्ट सारखे होणार ती
हा.
हम्म डिलेट करू असं वाटलय मला गेम आता.
पिक आणि जाणर म्हणत्यात नवीन.
नाही ते खोटे आहे ते खोटं आहे.
हा
ते ऐकलं मी पण ते ऐकलं मी पण पण ते एकन काय सांगितले युट्युबर्स न की रील्स. तेन करतोय की नाही आपण त्यांनी रील्स बनवायसाठी. काय पण नसतं अफवा पसरल्या त्या.
हां हां.
तस काय होणार नाय.
हा हा.
आलं तर काय मग बरंच आहे आणि ते हिचं पण खराय काय ते रिवाय जे आपण रेवाया होते बघ ते पॉईंट जाणार आहेत.
तेच काय माहित नाय.
तसं झालं तर काय मग जी जुने आहेत ती फॉर्म मध्ये येतात बघ.
हो कायसेज आहे मग काहीसे नाही रे येतील नि पण एव्हढं काय काय होईल असं वाटत नाही मला, बघे काय हो ते आता पुढचं मोठं अपडेट आहे म्हणतात.
हम्म
स्कारफॉल कि
काय?
अं
लिहिल्यास का?
नाहीयरी ख्याला
खेल ना भारी आहे स्कारफॉल
कशी आहे?
ए पबजी सारखी पबजी सारखीच हे, हं असं मॅप आहे काय रे आपला मुंबई सिटीचा मॅप आहे.
मला इथ पबजीच खेळायची नाही कार पॉल काय खेळन म
माझ्याकडे आहे तर मी कवा तर खेळतो.
हं
आणि
म ती अभ्यास व्हय, अभ्यास निवांत चालू आहे आलोय गावाकड.
करतयस तर हं
हम्म कुठला अभ्यास होेतुय
हम्म
होतच नाइ, कंटाळा येतोय बसल की
हा हा
अरे तू हि खेळालायस काय ती?
कुठली
हम्म अ हि कोणती ती बेनटेन ती
वेंटिंगची नाय.
उम्म्म डिस्ट्रॉय ऑफ द अर्थ
नाय नाय
ती पण लय भारी आहे शान्या, त्यांचे ग्राफिक्स लय भारी आहेत. क्लास टू सिरीज तर बघितलाय नव्ह?
नाहीच
सिरीज पण बघाय नाहीस ती?
नाय
बगुन काढ म लय भारी हाय
हां हां काढतोय
क्लासी तुला माझ्या हा
त्याच नाव कॉलेज चा बरं बघूया की, कॉलेज चालू झाल्यावर बघूया.
कॉलेज चालू झाल्यावर बघ कारण की क्लासिक आणि एलीन ए जेव्हा अल्टिमेट एलिन सपत्या सिरीज तेव्हा सगळं बाद केलय सगळं ठराविक तेज्या ओनिव्हर्स मध्ये पण एवढं नाही वाटत मला का अं ते मेटलन बरेन अं मा जास्तीत जास्त एलियन फोर्स पर्यंतचं. क्लासिकल लय भारी आहे त्यात सगळ्या बघाय गेलं तर. कारण की त्याला नाईन पॉइंट ऐट रेटिंग आहे क्लासिकला.
बरं.
आणि ह्याला एलेन फोर्स ला नाईन पॉइंट वन रेटिंग आहे आणि अल्टिमेटला ऐट पॉइंट नाईन रेटिंग आहे.
बरं.
आणि शेव ओमिवर्सच्या याला अं सेव्हन पॉईंट फाइव्ह रेटिंग आहे.
हा- हा.
त्यामुळे तेवढी काय बघण्या सारखी नाय.
हा-हा-हा.
बघ काय होतंय ते? मी तुला नंतर लिंक पाठवतो, मी पण आता जरा कामात आहे.
बर-बर ठीक आहे, मग ठेऊ का? हा.